हा आवाज येतोय माझा नमस्कार हो तर मग मी तुम्हाला सांगते कि आपण हे जे फळ असतात ना
हां
चिकू डाळिंब, डाळिंब पण खूप... चांगलं असत बर का तापासाठी हम्म....
डाळिंबाच मी दोन तीन ऐकलेत उपयोग.... म्हणजे त्याची साल असते ना डाळिंबाची साल ती.... वाळून थोडीशी म्हणजे स्वच्छ धुवून वाळवून.... त्याचा काढा आहे ना तो खोकल्यासाठी..... वगैरे उपयोगी येतो.
अच्छा हा आणि तुमच जर जास्त म्हणजे.. तुम्हाला जर कुठलाच आजार नाही आणि अचानक खोकला येत बघा म्हणजे आंबट खाल्ल.... किंवा गोड खाल्ल कि तो जो खोकला... खोकला येत असेल ना आस्थमाच्या खोकला सोडून... किंवा दम्याचाच खोकला येतो ना तो सोडून ज तुम्हाला साधा खोकला येत असेल किंवा तुमच्या खोकला जातच नाही. मग तुम्ही ना हे जे लसण असता ना आपले... यांच्या चार पाच कापोळ्या आणि.... खारी डाळी येते बघा डाळ्या म्हणतात. आपण त्यांना खाऱ्या असत त्या... मुरमऱ्याच्या चिवड्यात टाकतो त्या....
हा....
हा त्या आणि हे लसण बारीक कुठून यायच्या.. आणि ते खाऊन घ्यायचे आपण... खाल्ल्यानंतर हा जर लसूण असतो ना हा गरम असतो तर जे कप असत ना मग ते.... ग वच काम करतो... तर मला एवढं माहिती लसूणचा उपयोग असा केला जातो. हम...
सुंठनच म एक अजून मी ऐकलं की लहान मुलं असत्यात ना... तर लहान मुलांना छोटी मुलं तर त्यांना सर्दी खूप ला असं पावसाळत होत ना त्यावेळेस अ ते दोऱ्यामध्ये... लसूून सोलायचा आणि दोऱ्यात ओवायचा माळेसारखा... आणि त्यांच्या गळ्यात घालायचं ते...
हो तर मग तो हात लसण नाही याच्या गुणधर्मच गरम असतो हा... गरम असतो ना मध्ये गरम असल्यामुळे ना ते मुलं जे श्वास घेतात ना... म हा गरम वास त्यांच्या नाकात आणि घशापर्यंत जातो.
बरोबर...
त्याच्यामुळे ना मग ती लहान मुलांना आपण वाटून देऊन शकतो. पतना लसूर ह... तर मग हा आपण गळ्यात त्याच्यासाठी बांधतो की तो श्वासाद्वारे... त्याचा उपयोग होतो मग...
हा हा...
लहान बाळांना सहा महिन्याच्या सात महिन्याचं बाळ राहिलं ना म... त्याच्या गळ्यात बांधत... आणि बाळाला जर दात वगैरे आले तर मग त्याला चावून देऊ शकतो किंवा रस... दे ऊ शकतो सहा सात महिन्याचा बाळाला रस वगैरे नाही देत.. सगळ्यात बांधून देता हो हो हो... तिखट लागेल ना आणि कसं गरम असतं ना त्याच्यामुळे फक्त त्याच्या वास.. येतो ना.. वासाद्वारे त्यांचे कप पण पगळता आणि सर्दी पण बरी होते...
हम्म बरोबर... अजून ना... अजून पण बरेच आहेत तुळशी काढा बनवतात तस ते पावसाळयात... यात ना तुळशी... परत आलं, लसूण ह
तुळशी असते काळी मिरी आणि गवती चहा असतो तो. पुदिना असतो. हे सगळे प्रमाणात घ्यायचे म्हणजे समप्रमाणात घ्यायचे यांना
हो.
हो आणि ह्या वस्तूंचा जर काढा केला ना तर तुम्हाला चार महिन्यापर्यंत सर्दी, खोकला हा त्रास नाही होत. जे रेगुलर घ्यायचा त्याला, रेगुलर. गरज नाही, म्हणजे ही आयुर्वेदिकचे ना हम्म, आयुर्वेदिकच. होउन जातं ना ते औषध वनस्पती,, मग त्याच्यामुळे, आणि पण झाडावरून तोडून घेतो लगेच. वाळवत नाही, किंवा त्याचा गुणधर्म कमी होत नाही, झाडाव ताजी, ताजी आप एखादी भाजी,, आपण ताजी-ताजी बनवली तर तिच स्वादच वेगळा असतो.
हम्म.
एखादी, फ्रीजमध्ये ठेवून बनवली त तो चव मध्ये फरक पडतोसं.
बरोबर.
लसण म्हटलं, अदरक म्हटलं. भरपूर अश्या गोष्टी आहेत, आणि खरंच काही महिलांना ह्या गोष्टी माहिती नसतात. कारण कि ज्या शहरात राहता ना. तर त्यांना कसं, दिवस उगला म्हणजे ते त्यांच्या उद्योगाला असता म ह्या आयुर्वेदिक वस्तूंच्य त्या त्यांना कुठे वेळ असतो एवढी सगळी माहिती घ्यायला.
बरोबर, परत आपण गणपतीला दुर्वा वाहतो ना. दुर्वा पन आयुर्वेदिके आं.
हो. हम्म.
दुर्वा.
हम्म हम्म.
त्याच पण महत्वये, त्या चेपण काढ्यात वगैरे टाकू शकतो आपण दुर्वा सुद्धा.
हो, मग दुर्वाये ना,, ही ना थंडी ये. हिच्या प्रती हिच्या ज्या काढा बनवला ना, शरीरात जर आपला ताप वगैरे जास्त वाढला असेल ना तेव्हा दुर्वाचा काढा आपण पिऊू शकतो, जेव्हा महादेवाने गण पतीचं जे मस्तक छेदलं होतं ना
हां.
तेव्हा मग ते हत्तीचं लावलं होतं ना मस्तक, म ते गणपती ती बाप्पाला आग व्हायची.
अच्छा.
हा म्हणजे इतका दहा व्हायचा, त्या माळणीत अ तर मग तेस महादेवानी मग हा उपाय सुचवला होता की तुम्ही दुर्वा घेऊन या कुठून तरी, द्रव पण म्हणतात त्याला, द्रव घास पण म्हणता.
हां.
काही काही ठिकाणी त्यांना द्रव म्हणता काही, काही ठिकाणी दुर्वा म्हणता.
हं.
मग त्यांची ती पुरचुंडी करून मग त्यांच्या मस्तकार ठेवली होती. मग तेव्हा तो दाह कमी झाला होता, म्हणून आपल्याला जर ता प्रमाण शरीरात जर जास्त असेल, व शरीर आपल्याला गरम वाटत असेल, गरमी आपल्या शरीरात तर मग तुम्ही त्याच्या काडात करून पिऊ शकता.
हा बरोबर,, त्याचप्रमाणे अंऽ अजून अंऽऽ जास्वंदाचं केसांना लावतो ना आपण तेल, त्याच्यात जास्वंद कोरफड अजून कडीीपत्त्याची पान आवळ्याचा थोडासा रस किंवा आवची पावडर असं जर आपण तेला त्याच तेल उकळायचं चांगलं आणि ते जर केसांना वापरलं तर केसांचं आरोग्य चांगलं राहतं
हो मी स्वतः तेल तयार कर ना जास्तस्त हो आणि आपले हे बौरी लोक असतात ना हचे दुकान असत बघा आयुर्वेदिकचे गौरी लोक सगळ आयुर्वेदिक वस्तू मिळते आपल्याला ज्यांचे केस खूप गळत आहे खूप पातळ आहे तर मग अशानी काय करायच्या जे खोबर तेल असतात त्यात ना बोऱ्याकडनं ना जटामासी म्हणून एक आयुर्वेदिक अशी जटेसारखे वनस्पती असते ती जटा म्हणजे आपले जशी केस असतात ना
हम
केसवाांसारखी काळी काळी अशी वनस्पती असते
हा
तर तिला आहे ना जटामासी म्हणतात मग ती आणायची जे तुम्ही आपल्या ह सोयीनुसार आणायची तुम्ही तीस रुपयाची आण पन्नासची आण तर मग तिला काय करायचं आणल्यानंतर आपलं जे दोनशे ग्राम खोबरे तेल असत
हम
तर मग तिच्यात ये ना तिला टाकून द्यायची खोबरेतेला हा जी जटामासेी आणतो ना आपण बोऱ्याकडनं ती खोबरेतेलात टाकायची टाकून ना डेली तुम्ही तथील युज करा केसांना तर तुमची किस दाट ह होतील आणि काळे पण होतील आणि लांब पण होता केस मी स्वतः अनुभवलेला उपाय आहे हा
हा हा
हो आणि जास्वंदचे तेल पण खूप छान बनवता येत कोबऱ्याच्या तेलात जास्वंदाची पानं मेथी मेथी दण असतो एक चमचा म मिथे दना घ्यायचा एक चमचा आपलं आवळ्या पावडर घ्यायची जस आणि ज्यास्वंदाची जी फुलं असतात ना मी सात आठ फुलं तोडून आणायची दोनशे ग्राम तेल मध्ये तुम्ही जर जास्त फुलं टाकणार ना तर ते फुले आहे ना ते तेल सोसून घेत
अच्छा
ओलं म्हणजे ताजं फुल जर आणलं ना आपण झाडावर मग ते ताज फुले ना ते तेल सोून घेत मग ते आपल्याला मग जास् मिळ नाही ना तेल
हम्म हम्म
जवढं पाहिजे तेवढं मग अगदी कमी होत ते मग आहे ना कराय फुलं सुकवून घ्याय सुवल्यानंतर मग फुलं सुकलेली फुलं टाकायची सुकलेली फुलं टाकल्यामुळे ना. ते तेल सोसत नाही. ते ते उलट तेल सोडत. सुकलेली फुलं.
अच्छा.
होम
म्हणजे सुकवून फुलं टाकायची का त्या तेलामध्ये? हा मॅडम. ताई सुकवून टाकायची फुलं?
हा. हॅलो.
फुलं सुकवून टाकायची का तेलामध्ये?
काय टाकायचं? ऐकायला नाही आलं.
सुकलेली फुलं टाकायची का तेलामध्ये?
हो सुकलेली फुलं टाकायची. आणि त्याच्यात त्यांना कडीपत्त्याची पानं पण आठ-दहा टाकायची ती पण सुकलेली टाकायची. तुम्ही जेवढे झाडावरची तोडून टाकणार ना. तर तेवढे ते पानं किंवा फुलना तेल सोसून घेतात.
हा.
हो मग ते सोसल्यानंतर आपल्याला खूप कमी प्रमाणात तेल मिळतं आणि जर तुम्हाला अगदी झटापटीने तुमचे केस वाढायला पाहिजे असतील तर तुम्ही जेव्हा केस धुतो ना आपण.
हा. हा. हा.
केस धूत ल्यानंतर आपण जीही तेल बनवलं. तुम्ही साधं जरी खोबऱ्याच तेल असेल ना तुमच्याकडे.
हा.
तरी ते. थोडशी अर्धेवट केस सुकवायची. आणि त्या ओल्या केसांना तेल लावायचे खोबरेल तेल. आणि केसं हाय ना बांधून ठेवायचे. म्हणजे तुम्ही एक दिवस जरी राहु दिलं ना तेल काय हरकत नाही, लागलच दुसऱ्या दिवशी तुम्ही धुन टाका तेल.
हम्म
त्याच्याने सुद्धा खूप केस वाढता आणि गळायचं अगदी गळायचं बंद होतं केस. खरंय, हे जे उपाय मी सांगते ना हे स्वः ता मी अनुभवलेले आहेत म्हणून सांगते. कारण की मी पण असे हा हो, आणि अशा काही बघितलेल्या किंवा सांगितलेल्या गोष्टींवर पटकन आपल्याला विश्वास नाही बसत. स्वतः अनुभवलेले असताना आता आपण गॅरंटी देऊन सांगू शकतो की नाही.
बरोबर.
हे जर उपाय केले ना तर आपले खरच फायदा होतो आपल्याला.
हो. चालेल, धन्यवाद!
हो धन्यवाद! हो हो चालेल, काय हरकत नाय.